हॅल हॅलो
माझ्या आवाज येते का? मला तिकडून येत नाही आवज,
हा मला, मला येतोय, आता
हा हा मला वाटता आला तुमचा आवाज
हा कशा आहेत. मॅडम! तुम्ही,
मजेत वस्त, मस्त
कोणत्या गावच्या आहे?
मुंबई,
मुंबई का, मी पुण्याहून बोलते,
अच्छा, थांबा हा मी, हेडफोन लावते. आवाज कमी
ओके,
हां बोला आ, आता येतो का क्लिअर?
हो, हो मला येतोय आत्ता आवाज,
हम्,
तेच मी म्हंटलं, आता सुरू करू आपण आपलं टॉपिक, आपण थोडस खाद्य, खाद्यसंस्कृती विषयी बोलू आपण. हम्म, तुम्ही सांगा तुम्हाला कोणते, कोणते पदार्थ वगैरे करायला, आवडतात.
हा, आमच्याकडे तर धापाटी फेमस आहेत. आठवड्यात तुन, एकदा तरी लागतातच, आम्हाला. मिक्स पीठ चे, आणि एरवी मग, पुरणपोळ्या वगैरे ते तर, आता कॉमन झालंय.
हो,
हा कधी पण, पुरणपोळ्या का करायच्या, तर ते आमटीन भात खायचा. पोरांना आणि, नवऱ्यायला आवडतो म्हणून, आणि त्या पूरनपोळ्याकोणी खात नाही, पण आमटी साठी पूरनपोळया करायच्या. असली मजा,
ह नाही आम्ही पुरणपोळा आहे ना, असं सणावाराला करतो म्हणजे, गुढीपाडवा झालं
हम,
आणि कधीतरी देवीला, नैवेद्य वगैरे दाखवतात. ना पुरणाचा, तेव्हा आमच्याकडे पुरणपोळी, आणि सगळं असं. पारंपरिक पदार्थएक, नैवेद्य दाखवतात तेव्हा आमच्याकडे करतात.
हा,
पूर्वी करायचो, आम्ही घरी. पण आता नोकरीमुळे वेळ नाही मिळत, त्यामुळे ताई असतात. त्या शेजारच्या त्या बनवून देतात. आम्हाला, तुम्ही स्वतः बनवतात का? पुरणपोळ्या,
हा बनवतेता, दोन सुना आहेत. आता एक, मागच्या महिन्यात करून आणली, त्यामुळे काय नाही, सांगायचंच करा प्रमाण, काढून दिले ते बरोबर करतात त्या.
हो छान आहे, नाही आवड असावी लागते म्हणून. हम्,
हो आम्ही तिघी गोड खातो, ते तिघं, आणि त आमटी भाता, भजी, कुरड्या पापड सगळं आणि एखादी, पुरणपोळली खाली, तर खाली,
हा, नाही पुरणपोळ्या असा पदार्थ आहे, ना सगळ्यांना खूप आवडतो तो जास्त तेलकट, पण नसतो् आणि अस, सात्विक भोजन आहे, आणि शिवाय, ज्या ज्या, सणांसाठी करतो ना. त्या त्या वातावरणाला पोषक असा त्रास नाही होत. त्या दृष्टीिकोनात, अस असतय हो, पण आमच्याकडे ना मांडे करतात हम्म
हम्म
आणि काही तव्याचे करतात एक खापरावरची पोळी पूरणाची
हां,
आणि एक काही काही, तव्यावर करतात. छोट्या, छोट्या आकारा,
ओके,
हा हो ते बनवायला सोपं असतात खापरावरची आहे ना थोडी अवघड असते.
हम्म हम्म हम्म
हयाच्यावरची हम्. हम्म मग तुम्ही मुंबईला म्हणजे याच्यापासूनच राहतात का का नोकरी निमित्ताने असं
नाही म्हणजे लग्नानंतर मुंबईलाच गेले आधी इकडे सोलापूरला होते
अच्छा
शाळा कॉलेज सगळं तिकडे झालं लग्नानंतर झालं आता मिस्टर रिटायर रिटायर झाले मग कधी गावाला आत्ता सध्या गावाला आले मी आता उद्या जाईन मग हा मग म्हटलं त इकडून कोथिंबीर लसूण काय नाही विशेष
हम्म आ देवा नाही आमच्याकडे पुण्याला खूप पाऊस झाला आठवड्यापूर्वी सगळीकडे पूर पररिस्थिती होती.
तेच म्हणट मुलगा बोला आ थांब जरा तर दिंड्या वगैरे सगळं जाऊ दे हडपसरलाचा रस्ता मोकळा होऊ दे मग ये म्हणे
हो ते पूर्ण आठ दिवस आपली वारी चाललेली असते ना पायी. सगळ्या दिंड्या वगैरे सगळ पंढरपुराकडे पालखीचं प्रस्थान असतं ना. त्याच्यामुळे हो पूर्ण रस्त्याच हे असतं त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम बरेच लोक आता आमच्या समोरच्या काकू पण आठ दिवस झाले. इथेच मुक्कामी येत पण मुंबईला असतात.
हम्म या वळेस या वातावरणात तिकडे छान वाटतं पावसाळ्याच्या वातावरणात कारण थोडासा पाऊस असतो. ते मुंबईचा पाऊस नको नको नको म्हणतो. बदा बदा बदा बदा चालूच असते.
पुण्याला पण पुण्याला पण असा विशेष म्हणजे असं हे नाही पण आला तर खूपच येतो. आणि ह्या वर्षी जुलैमध्ये तो खूपच पाऊस झाला अगदी इंद्रायणी नदीला सुद्धा कधी येत नाही एवढा पुर आला. रस्त्यापर्यंत पाऊसा आला होता अक्षरशः रस्ता ते भरून राहत होते म्हणजे पावसा पुराणे हम्म त्याच्यामुळे आ
पुण्यातच होते मोठा पाऊस झाला बावीस जूनला त्या दिवशी मी सारस बागेत गेले होते. आणि सामान ठेवले होत तिथेच स्वरगेट जवळ एक ऑफिस आहे आमच्या ओळखीच्या कवि मिञाच्या बायकोचं तिच्या जवळ सामान ठेवलं आणि म्हणलं इथे जरा चक्कर मारून जरा शूटिंग फुटिंग करून
बर बर बर अरे बापरे नाही झाला एकदम जोरात अक्षशः ढग फुटी होते आणि नाही तर मग कधी कधी काहीच नसतो आत्ता पण एकदम कोरडं वातावरण आहे बघा पण पुन्हा अजून.
कोरड झालं आता पुणे मुंबई
हो नाही पण सांगितलंय आता नेक्स्ट वीक
हम्म एकतर उशीर आला यावर्षी पाऊस.
हो ते एल न नो म्हणतात ना.
हा
एलननोच कधी ऐकलेलं नसतात असे नाव एलननो. वगैरे कोण कुठले ते अमेरिका. तिथला आपला इफेक्ट होतो इकडे तर म्हणजे कळायला अवघडे जरा
हो ना एक तिकडची किती लांब तिथून इकडे इफेक्ट होतय म्हणजे समुद्र मार्ग ये तेे सगळं पटकन पसरत ना
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं हे असतं ते सगळं त्याच्यामुळे मग
केरळात येतो मोसमी वारा मग आपल्याकडे येतो
फोन हा तेच ना.
लेटाला.
आता तिकडे सुरू झालंय बहुतेक पाऊस. महाराष्ट्राला सवय म्हणा तशी. अस कनसि् दोन हजार पंचस पूर्ण पावसाळा गेला पूर्ण आणि आता सव्वीस मध्ये हो कोरोना नंतर तर जे पाऊस होता आपल्याकडे त्याच्यानंतर फक्त दोन हजार सव्वीस असा कोरडा जातो तय बरोबर आहे ना
कोरडा गेलाय हो हो मागच्या वर्षी मे महिन्यापासून जो बाबा आला हम्म तिकडे पण आता नाहीये या वर्षी
पण कधी पूर येत नाही मराठवाड्यात सुद्धा भरपूर पाऊस झाला
नाहीच तिकडे कारण आलं ते पाणी सगळं जात जिरून जातं वाहून जात त्यामुळे असं पूर वगैरे येण्यासारखी परिस्थितीच नाही राहत तिकडे
नाही का मग ते पाणी फाउंडेशनचे लोक येतात ते त्यांनी बरेच काम केले असं ऐकलंय मी
भरपूर भरपूर गेले ते झाडांच्या वाढीसाठी होते जमुळे पाणी मुरत लोक
हम हम हम
काय म्हणतात एक एक किलोमीटर वर किंवा अर्धा किलोमीटर बोर टाकतात बोर असत ना ते
हो हो हो
बोर बोर हा पंप सगळे तपसाकार त्या ना कसं पाणी राहील मग
हा ते पण आहे हो ना पण मग सर म्हणजे हे सगळं नियोजन स गावाच्या यांनी नियोजन करायला पाहिजे ना एवढा दुष्काळ येत कारण कित्येक वर्ष दुष्काळ दुष्काळ पडतोय तिकडे मराठवाडा फक्त दुष्काळ दुष्काळ म्हूनय की नाही त्याच्या पुण्यातले लोक मुंबईचे लोक
हम्म
येतात लोक सामाजिक संस्था येतात पण मा पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही देत स्थानिक लोक सगळ्यांना फक्त आयता हवंय ओरडायला सगळे पुढे येतील एकत्रित
ह
त्याच्या उलट शहरांमध्ये असत बर का पुणे मुंबई तथले लोक असे येतात तक्रारी करतात आंदोलन करतात आणि
हो पाठपुरावा करून ते करून घेतात ते त्यांच्याकडून काम
हो ते इतकं सोपन असतं पण तिथं. यांनी करायला पाहिजे प्रयत्न नाही तर म्हणजे आपल्याला बोलायचा अधिकार नाहीय. पण मग वाईट वाटतं ना थोडेसे उपाययोजना वगैरे करायला पाहिजे
हो आता आम्ही सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस ला ाड संमलन घेतो नगरला
हा हा.
तिथे सयाजी शिंदेना बोलवले आणि लक आता माझ्याकडे नाव नोंदणी आहे तर ज्यांच्या ज्यांच्या फोन येतात म्हणज तुम्ही काय करता झाडांसाठी कधी काही लावलीत का नाही म्हणता. सांगतील तं आम्ही करू. म्हणजे केवळ ते नाव बघून लोकं येतात कोणाच झाडांचं काही पडलेलं पण नाहीये.
हो नाही आणि पर हम्म. प्रत्येकाने स्वतःहून निदान पाच झाड तरी लावाना आमच्याकडे पण आम्ही दरवर्षी झाडं लावतो. अ लोक फक्त शोची जाणं लावतात.
काही उपयोग नाही त्याचा
हम्म कारण नुसता पर्यावरण दिन साजरा करून काही उपयोग नाहीे देशी झाडांची लागवड करायला पाहिजे. हे की नाही मग काय?
आणि हे पण आम्ही सांगतो की पपया वगैरे शेवगा पपया आपल्या घराच्या बहुतेच लावा ना तुम्हीच खा तुम्हीच लावा. तुम्हालाच होते. तेवढं पण नाही मग कोंबड्याच येतात मग घोशीच येतात तर काल आम्ही ते धर्मशाळा तथे दोन दिवस कृषी अधिकारी बून त्यांना माहिती क दिली म कशी लावायची पोत्यावर पोत ओल करून टाकलं. त्या अधिकारी मॅडम दाखवलं नाही आमच्याकडे घुशी आधि कुशीींचा बंदोबस्त सांगा मग आम्ही करू शेती
अरे बापरे! आता सगळं म्हणजे आता सगळं सरकारच तुम्हाला करून देईल का.
होला एक काम करा टेरेस गार्डन करा बाई आता पत्र काढून काय बोलात सिमंटं स्लॅब टाकूय आणि त्याला कुठ आ अशी पोशीेत
हम्म म्हणजे बघा हे पण थोडी मेहनत करायला पाहिजे. ह. ते सगळंच नाही ना आता तुम्हाला हां बोला ना.
हा इथे आल्यापासून मी बुचाच झाड आणू लावलं सीताफळाचे बिया गोळा केल्या म्हटलं मी कुठे प्रवास करता देन डोंगरात फेकून येत त प
हा तो पण एक मेसेज फिरतोय बर का टलिस्ट ते तरी करा की तुम्ही म्हणजे आंबे खातात तर त्या कोळी वाळून घ्या. तिथ फिरायला जाल तिथं टाकून द्या ह की नाही.
काही गरज पडत नाही देखभाल करायची.
हो आमच्याकडे तर काही बायकामच हम्.
सीताफळ जा अस झाड आहे त त्याला काही नाही कुठे येते डोंगरात
हो.
एक म्हणजे त्याला पाणी घाला हे करा काही गरज पडत नाही त्याला आपोआप येते बिचारा
हो ते पण आहे आणि थोडसं स्वतःहून पुढाकार घ्यायला. े म्हणे कस जमीन झाडां मु कस. पाणी वगैरे हे करून ठेवतात ना. प्लस हो ते पाणी मुरायला वगैरे येते प्लस जमिनीचा कस. हे सगळं त्यांना प्रॉपर एज्युकेशन द्यायला पाहिजे आणि थोडंसं त्यांच्याकडून करून घेतलं तर नक्कीच हे होईल. नाही का तुम्ही काय काय करतात? म्हणजे बरंच ऐकता येत तुम्ही हम.
नव्वद विभाग आहेत. त्या अक्षरवान संघटनेचे नव्वद विभाग.
अच्छा अक्षर मानव का अ म्हणजे राजन खान सर आहेत का त्याच्यात
हा हा आता मी सचिव आहे. या वर्षी सचिव झाले मी. त्यांनी केल. हा पण सगळ्यां खो खो म्हणत आता हे झाड संमेलन मागच्या म्हणत महिला संमेलन ठेवलं होत पण मग जिल्हाधिकारी म्हणाले नाही खुप उन्हाचा कडक हे आहे. गैरसोय होऊ शकते बायकांना काही त्रास झाले. काय कराय मिळेला मी ते कॅन्सल केलं.
बर बर झाड संमेलनाची काय हम् हम् हम्म्
तु्हाला पर्सन ते सगळ निवेदन नाव नोंदी करायची. फक्त माझ्याकडे तिथे पंचवीसला दुपारपर्यंत जमायचं मग रात्रभर सजीशी ग अ झाडांवरच्या कविता वगैरे असा सगळा प्रोग्राम आहे. दुसऱ्या दिव सकाळपसून झाड लावायची. एक